हॅलो
हॅलो
ह काय चाललंय
काय नाही
बसलात झाग स्वयपाक वगरे
करायचंय
ह ह झाला आताच दिवा वगैरे लावून
हो देवा झाला लाव
हा हा मग काय म्हणतात गेलात का नाही इतक्यात कुठं फिरायला वगैरे
फिरायला जा कुठे चालूच आहे सारखंच इकडं जा तिकडं जा
हा हा कुठे जाऊन आ
कुठे जाणार आता सध्या तर माहेरी गेले होते तिकडून आल्यानंतर मग त्याच्या आध थायलंड ला गेलो होतो
बर काय काय बघितलं मग थायलंड मध्ये
थायलंड ला बघण्यासारखं खूप काही आहे
बरं आज
अजून काय नाही मजा येत मजा आली थायलंडला
हा म्हणजे अस ग्रुप सगळे मिळून गेल
हो नाही ग्रुप ग्रुप होता आमचा सगळा
बर म्हणजे कस गेला तिकडून म्हणजे
इकडून मुंबईवरून ट्रेन गल ट्रेननी गेलो होतो आम्ही
कुठंपर्यंत
हम् थायलंड पर्यंत हा
हायलंड पर्यंत प्लेननी ना बर
तिथून हो तिथे गेल्यावर बस होती बाहेर फिरायला वगैरे बसने फिरलो मग शॉपिंग शॉप पिंग वगैरे केली
हा म्हणजे काय नेमतं तिथं बघण्यासारखं
ते बघण्यासारखं खूप काय आता एवढं आठवत नाही मला पण
ह शॉपिंग वगैरे भरपूर केले असेल मग
पिंकेली भरपूर
तर किती दिवस होतात तिकडं
चार दिवस
हा हा
हम्म बाकी काय नाही मजा म्हजे तुमच्याकडेच काय
आमच्याकड काय नाही मध्ये गेल ते अकुलकोटला इकडं
हम्म
स्वामी समाजच्या दर्शनाला हा तिकड वटवृक्षाकडे गेलतो मग इकड समाधी मठाकडे गेलो छान मंदिर गेलात का कधी अकुलकोटला
हो गेलेली याला
हा हा हा मस्त आहे मंदिर तिथं हा इकडं वटरुक्षाकडे गेलात का
हो वटंरुक्षकड पण गेल होत
हा आणि इकड समाधी मठाकड सोळप्पा महाराजांच वाड आहे
हो हो चोळप ते वीर बीर पण
हो हो आड त्या आडमध्ये पाणी वगैरे आलंय म्हणजे पहिला नव्हतं ना पाणी काही
हा हा
मग स्वामी महाराजांनी काढलं त्यात पाणी.
हो
मग काय झालंय तुमचं शिक्षण वगैरे?
शिक्षण दहावी.
हा पुढं काय करतात मग आता बिझनेस? हा हा मग
तुमचंच काय चाललंय?
काय नाही तेच शिक्षण वगैरे चालू आहे पुढचं जॉब वगैरे करतीये.
हा
हा
बर बर!
शिकवत होते. आता थोड दिवस लग्न झालं ना आत्ताच नुकतं, थोड्या दिवसासाठी स्किप केलाय मग.
अच्छा!
हा
बर माझ पण काही नाही. चालू आहे जॉब आता सध्यात. चालेू तेच काम.
हा ह कशामध्ये म्हणजे काय बिझनेस काय करता तुम्ही?
आयुर्वेदिक प्रॉडक्ट सेल्समॅन ये.
बर इफेक्ट असते का त्यानी?
ह
इफेक्ट असत का त्या ह्याच्या प्रोडक्टनी?
काही नाहीये.
हा नाही इफेक्ट बाकीच?
हो रिझल्ट आहेत ना रिझल्ट सगळ्या याच्यावर आहे आपल्याकड. थाय थायरॉइड असू द्या तुमच बीपी असू द्या ब्लड शुगर असू द्या होम्. पॅरलास. पॅरलाचा अटॅक आला असेल त्याच्यावर पण प्रोडक्ट चांगले आहेत. हम्म
झाल्यानंतर ते
हो हो होता पूर्ण बर. आमच्याकडे दोन तीन रिझल्ट आहे तसे ना आम्ही दिलेले प्रोडक्ट.
हा हा हा किती दिवसाचे असे किती दिवसच काय आहे?
तो कोर्स त तीन ते चार महिन्याचा असो पण त्या लेडीज ला जास्त हे होत. तना
हा हा म्हणजे लेडीजचे प्रोडक्ट वेगळे जेंट्सचे प्रोडक्ट
नाही एकच प्रोडक्ट पण त्या त्रास भरपूर होता ना म्हणून तिला आठ नऊ महिने दिले प्रोडक्ट त्याच्यामुळे तिला रिझल्ट चांगला आला.
बर आता पूर्ण म्हणजे पूर्ण आता
हो हो
चालू फिरू लागली?
हो चालते फिरते आता सगळीकडे जाते.
हा हा हा आणि हे थायरॉइड बद्दल,
आा
हाय रोड बद्दल काय आहे तुमचं असं म्हणजे कसे असे गोळ्या औषधं आहेत का काय असे पावडर
नाही लेक वळे
लिक्विड बर्
शकबळ मध्ये देतो आम्ही
खाण्याच रिझल्ट येत नाही का ह्याच लवकरही
दवाखान्याचे येतात पण दवाखान्याच कसं लगेच येतात परत चालू होतं ना आयुर्वेदिक घेतल्यावर कस मुळाासगट निघून जातं ना
हा हा हा बरोबर आहे ना ती पण आणि पहिल्यापासून आयुर्वेदिक कस चालत आलेलच आहे हा
दवाखान्याच कसं तुम्ही घेणार तर तात्पुरत तुम्हाला रिझट येणार परत ते उद्भवतो मग
हा बरोबर आहे आणि गोळ्या खाईल तस कमी होईल आणि पुन्हा गोळ्या संपल्यानतंर पुन्हा स्टार्ट होणार ह हाय आयुर्वेदिकमध्येध्ये तसं नाही का
नाही तसं नाही आरविज म तुम्ही तो कोर्स पूर्ण केला ना तुम्हाला त्रास नाही जाणवून परत
म्हणजे असं थायरॉइड झाल्यानंतर लक्षण काय असतील म्हणजे काय असू शकते थायरॉड झाल्यानंतर
हेच थोडी तब्येत वाढते गळ्याला वगैरे सूट देते
हा एकेकांची तब्येत बारीक पण होती ना
हो दोन प्रकारे
बर मग त्यावर खाणं पिणं असं पत्य काय पाळावं लागेल का
तय एपतयर हम्म तेलकट वगैरे नाही खायचं
हा
सलाड खायचं भरपूर
हा बरं
हम्म
पचनशक्ती वगैरे पण बिघडत असेल त्याने
हम्म
काय म्हणतात पोरं वगैरे शिक्षण पोरांचे तुमच्या
आहे एक बारावीची झाली आता बारा मुलाची मुलगी सातवीलाय पुढे आलं त्याच पुढचं चालू आहे कोर्स
कशाबद्दलचा
फॉरेन कंट्री काहीतरी आहे ते त्याच्यामध्ये घेतलंय त्यांनी
हा पुढं असं अकाउंटंट मध्ये जाणार आहे का पुढं
नाही नाही अकाउंटंट मध्ये नाही
हा
हम्म
ह आता कसं माझ भाऊ पण कॉमर्स घेतला होता कॉमर्स घेतलाय ना तुम
कॉमर्स घेतलं
तो पण घेतला होता कॉमर्स अकरावी बारावी मग त्यानंतर तर बीकॉम केला मग एमकॉम केला आता एमबी ला आहे तो
अच्छा हा बोल ना
मग एमबी ए झाल्यानंतर एमबीए झाल्यानंतर बघू पुढं काय होईल ते
अच्छा अच्छा
हा म्हणजे कस शिक्षणाचं महत्त्व आहे ना.
हो पाहिजे शिक्षण शिक्षणाशिवाय तर काहीच नाही ना.
नाही नाही बरोबर आहे की.
हम्म
मग माझ पण एम ए डी एड झालंय. शिक्षिका होते मी.
हा
शिक्षिका होते म्हणल मी.
अच्छा
हां तुम्ही पण म्हणजे पुढं करू शकता असं जॉब करत करत किंवा घरात पण फक्त एक्झामला जाऊन.
ओके
हां हां अजून काय म्हणतात मिस्टर वगैरे स्वयंपाक
हां करायचंच.
काय मग स्पेशल आज?
बघू काय वांग्याची भाजी चालल्या विचार करायची.
हा हा हा उपवास वगैरे करतात का तुमच्याकडे गुरुवार वगैरे?
ना मुलाच आहे गुरूवार.
बरं.
हम्म संध्याकाय सडत हो हम्म
आणि नंतर मग
बाकी काय नाही मजेत तुमचच काय चाललंय तुमच्याकडे कुणाला उपवास वगैरे.
उपवास आहे ना आज, एकादशी आहे ना निर्जाला एकादशी.
हो एकादशी
आहे आमच्या आमच्या सासऱ्यांचा उपवास आहे आज. सासूबाईंच गुरुवार आहे. मी एकटीच आहे जेवायला आज.
बरं काय? हा हां
हां
हम्म
मग स्पेशल काय मग आज गोड वगैरे?
ठरवलं नाही.
हा हा कस वांग्याची भाजी असते भरून रसाभजी केला की मोकळी काय.
भरून करणार आहे करायची अजून केली नाही.
हा हा हा तशी. करणार मग काय रेसिपी वगैरे सांगाल का?
वांग्याच्या काय का शेंगदाणे कांदा लस वाटून घेणार. हा हा शेंगदाणे थोडे भाजून हम्म
आणि
म्हणजे त्यात भरून करायचं का चिरून असं.
हो हो
आमच्या इकडं कसं भरून पण करतात आणि पोळी टाईप वाटण करून हा खोबरं वगैरे घालतात का तुमच्या तिकडं भागात
घालतं ना खोबरं पण घालते.
हा इकडं कसं करतेत हे शेंगा आणि खोबरं वगैरे भाजून घेतात, मग ते मिक्सर वरनं काढतात.
मिक्सर ला बारीक करून मग वाटण करून करायचं.
मग त्यामध्ये मसाला, मीठं
हम्म हम्म.
ते सगळं करून ते कोथिंबीर वगैरे सगळं बारीक तसं चिरून सगळं वापरतात. कडीपत्ता छान होती वांग्याची भाजी.
हो.
हम्म. म पोळ्या वगैरे करायचेत का?
करायचेत ना. आता करायच स्वयपाक सुरुवात.
हा. म मग श्रावण सोमवार वगैरे करत असतील?
आहेत ना श्रावणी सोमवार हे शुक्रवार असतात मध्ये परत चालू असतो उपास. हम्म. आमच्याक उभ्याच असतात महालक्षीम्या.
म्हणजे एकांचे असे सुगडांवर असतात ना किंवा इतर वेगळीकड वेगळीकडं वर सुगडाचेेत
चेेत आमचे.
पहिल्या शुक्रवारी सुगडावर बसवायचं.
शुक्रवार नाही. आम्ही डायरेक गणपतीच्या दिवशीच आपलं गौरी येतात त्या दिवशी आण
आणि मग पहिले शुक्रवार ज्योतीची पूजा करायची. हा हा. म्हणजे हे का म्हणते नागपंचमीच्या आदल्या दिवशी
हा मग पहिला शुक्रवार येतो ना श्रावण महिन्यातला त्या दिवशीण. हो.
ज्योतीचं म्हणजे असं हे लावून माळा, वस्त्र वाहून वगैरे करायचं का? आणि मग सवासिन वगैरे जीवु
शेवटचे तुम्ही चारी शुक्रवारपैकी कधी पण घालू शकता.
एका शुक्रवारी का? हा हा. एकीकडे कशी पद्धती असते दर शुक् क्रवारी क जेवु घालतेत.
हो काय काय जण घालतात ना. आमच्याकडे म ब्राह्मणाचे म्हणून मग कधी भेटले तर घालायचे.
हा बरोबर आहे ना सहसा मिळत नाही. हा. हे तुमच्या एरियात आहेत का सगळीकडेच लक्षीम्या?
नाही नाही. इथे कोणाकड नाही माझ्याकडच आहे फक्त. हो येतात ना येतात ना. आमच्या इकडे कोकणी जास्त आहेत. त्यांच्याकडे ते वंसा असतो ना ते दे महालक्ष्मी पुढं वंसा करायला येतात.
बरं. लक्ष्म्या घरात घेताना वगैरे ना.